हॅलो. हां. ते तुझा मिस कॉल पडलेला रे म्हणून फोन केला? बोल.
हां हां. पडलायस होय गाडीवरन?
गाडीवरन नाही.
काय तर तुला काय तर तुला लागल आबा, वर्गात मित्र म्हटला मला, कॉलेजला येईना झालायस आठवडाभर आला नाहीस. तुला लागलय कुठतर?
हं. व्हय सांगतो की, काय विषय झाला. ते बरोबर कधी गेलतो? आम्ही शनिवारी गेलतो.
हां.
ह्याला धबधब्याला. मग, इथन आधी प्लॅनिंग झालं सोड मित्रांचं ते एक मेंबर कमी पडता एक. मेंबर कमी पडता म लावलेत फोन नी. दुसऱ्या मित्रानी त्यातल कोण नाहीस तयार होईना सगळी कामावर जतीत ना.
हा हा!
ती मेनं नाय म्हणलेला मं ठरलं. तिघं एका गाडी, एका गाडीव कोणतरी एक्स्ट्रा घ्यायचा ठरलय.
हा!
म साडेसातला जायचं होतं. तिथनं वेळ झाला सोडा, आठला बाहेर पडलो.
हा हा!
तिथं कोपारड्यात एका मित्राला घेतला.
हा!
ते तो एम कॉम ला आहे ना आपल्याच कॉलेजमध्ये.
तिथंच.
होय तिथंच आहे की. त्याला घेटला परत गेलो ते, पुढच्या दुसऱ्या गावात. तिथनं घेतला एक.
तुमची गावं एका लाईनीतच आहेत काय, एकाओळीतच आहेत काय जाता, जात?
होय सगळी अशी रोड टच लाच आहेत रे.
हा हा हा म जाता, जाता घेटलं अस.
हा जर तू तिकंडन यायला लागलास क नही सिटी त न हीकड तर स सगळी गाव कशी डाव्या साईड ला हेत, अशी पूर्ण नदी नदीच्या साईड ला आहेेते.
हा हा!
आणि आमचं तेवढं आहे ते फक्त वरच्या साईडला आहे उजव्या साईड ला.
हा हा!
असा विषय आहे, नं त्याला घेतला मग गेलो कॉलेजजवळ.
हा!
कॉलेज जवळ थांबलो, आधी गेलो म नाश्ता केला खाली इडली तेन. दोघ दोघं होय तीगज होतो सोडं आम्ही, बाकीची नव्हती त अजून.
हा हा!
म नऊं परण आलीत अन येक मेंबर होता तेच काय आवरनाच. त्याला किती फोन लावलेत तरी काय? अजून आवरतोय हेज म्हणता. हाये ते-तेच्यामुळेच तर एवढा वेळ झाला आम्हाला याला.
हा हा हा!
काय सांगु त्याच विषयी शेवटला आलं सोड ते. मग नाही त्याला ठेवूनच जाणार होतो आम्ही. कारण आठ ला बाहेर पडायां लवकर जाऊन लवकर यायच असंत रे.
हा हा!
कुठ आठला निघायचं होत, वाजले इथं किती नऊ का सव्वा नऊ वाजले.
हूं!
जायां च्या तयारीच होतो, त वरती आलं मग. दुसऱ्या होय, अनं एक आहे ते ह्यांच्यातच राजारापुरीत.
हा!
तेज्याकड नव्हती सोड गाडी त्यानी घेतली सरांची त्येज्या वळखीचं एक सर हाय. तेजी गाडी घेतली. मग म आधी गेलो आम्ही वातावरण चांगलं होत म्हणल्याव बॅगा ठेवल्या मित्राच्यातच. पाऊस नव्हता म सांगतूय की पाऊस नव्हता म्हणून मी मी काय केलं मी आणि मित्रांने बॅग ठेवली हेच्यात बॅगेत कोट ते न हुता ना.
हा ते मित्राच्या तिथच ठेवलं असं.
हम्म, आणि पुढ गेलो एक पंधरा किलोमीटर पुढ गेलो त्यानं तर आला पाऊस. पाऊस नाय नाय मोठा होता एकदम म तेनी गाडी थांबीवली पेट्रल पंपावर तेनी पेट्रोल
त्यांच्याकड त्यांच्याकड हुता काय रेनकोट?
हुंता की ते तेनी घातला सोड. आणि त्यांनची ची ती गेलीत पुढ, म आम च्या तिघांच्याकड कुठं आया आम्ही थांब आम्ही मागच थांबलू.
हा हा हा.
मग जरा कमी आला सोड कमी आल्याव गेलो पुुढं तर त्यांचा फोन आला ती पुढ गेलतीत नाय आर टी ओ आलाय म्हणून मग ट्रिप्सी चालत नाय. मग
तिथ घाटात सुद्धा तिकडच पुढं सुद्धा आर टी ओ हुती?
होय हुंतीत की दोघं दोन्ही साईड ला दोन दोन.
आयायय आम्हाला वाटलं तिकड कोण नसतील.
नाय नाय हायत सोड पण नंतर कळालं ते फोर व्हीलरच चेकिंग हुंत आम्हाला वाटलं टू व्हीलरला पण चेक
हां मग तुम्ही भीत गेलासा काय उतरून मागच्याला?
नाय त्याला उतरला सोड आणि पुढ जी गेलतीत क नी दोघं दोघं त्यातल्या एकाला तेन तिथंच उतरला आणि सिंगल आला हिकडं आणि ह्याला घे तला आणि गेला अस झालं होय. नाय नाय न आडवलं नाय तिथं बघितलं तर सगळ्या फोर व्हीलरच हुंत्या फोर व्हीलरच फ क्त- चेकिंग चालू होत तरी पण म्हणलो ट्रिप्सी कशाला.
हां हां म तिथन आणि गेलासा पुढं भिजतच?
हम्म, होय नॉर्मल हुंता सोड त्यामूळ ज्या ज्या वेळी मोठा येईल त्या वेळी थांबवतो आम्ही. त्यानंतर नाष्टा करायला थांबलो तर तिथं हे हुतं. चिकन चिकन वडापाव हुंता
तिथं
हम्म, हे फक्त ऐकलेलं सोडं चिकन वाडापाव एक हुं ता, अंडा वडापाव, सँडविच
आणि आपलं म रेग्युलरच चहा ते.
म तिथनं नाष्टा करून पुढं?
हम्म, म आमची आम्ही तिघांनीच घेतला सोड फक्त चिकन वडापाव. बाकीच्यानी काय चहाच घेतला मग.
तिथं हायत काय जास्त असं नाष्टा बिष्ट्याच स्पॉट जाताना? का सगळं इकडण घीवून जायला लागतय?
हायत सोड हायत हायत त्याजा काय विषय नाय. तुला भेटतयच तिथं जाईल तसं तेचा काय विषय नाय.
हां हां घाट लागतोय काय मोठा का असं साधाच आहे
तेवढा नाही त्या हेला गेल्यावर आपलं खिंडीकडे गेल्यावर
हां हां हां मागं धरण आहे नव्ह त्या धबधब्याच्या हां हां वरती गेलेलासा काय त्यात धबधब्याच्या वरच्या वरच्या साईडला
गेलतो की मला कुठं हे होते मला नाही पोहायला येत
येत नाही होय नाही नाही ते वरचं धरण बघायला रे
ते होय गेलतो की त्या तिथं एवढं पाणी नव्हतं सोड नॉर्मल होतं तिथं गेलतो
धबधब्याच्या तिथनच रस्ता आहे होय
होय आधी आम्हाला माहित नव्हतं आम्ही तिथं गाडी लावलेलं की नाही मी सगळ्यांनी फोर व्हीलर तिथं आम्ही लावला आणि डाव्या साईडनं वर चालत गेलो वर चालत गेलो पाक एक किलोमीटर पुढं
गाडी लावून सुद्धा एक किलोमीटर चालत जायला लागतंय
आम्हाला रोड माहीत नव्हता रे त्यामुळं आम्ही चालत गेलो जाते की टू व्हीलर जात्या
हां नाही मला वाटलं ट्रेक आणि करायला लागते काय
नाही नाही म्हणून वर गेलो चालत तर आम्हाला माहितच नव्हत तिथं एक माणूस होता तिथला लोकलचा
हां हां
त्याला विचारलो तो म्हणला आहे तसं खाली जावा आणि मग तिथनं तिकडं उजवीकडे खाली जावा मग तुम्हाला गावतंय मग आम्ही त्या धरणावरूनच गेलो आधी
चालतच गाड्यात तिथं लावून गेला अस
हो गाड्या तिथंच लावल्या की मग चालत गेलो परत त्या धबधब्याकडे गेलो. फोटो तेन काढलं. असा विषय झाला ना, फोटो दे काढल तर आणि मग आलो.
अ आणि ते तुला लागल कुठं कसं काय लागलं ते,,
ते हे लागलेले आपल्या जळू,
जळू आहेत तिथं धबधब्यात,,
आहेत की ते कुठं ला ते कायश लागल्याला-
ते काय हा ते कसं असत इथे अजून मी बघायला नाही ते,,
हा मला काय गुड घ्याला लागलड
ते दिसतय दिसतय आपल्याला-
जर समजलं तुला तर दिसतोय आता मी बघले आलं ग नाही
नाही असं लक्षबिक्ष असलं की एकदम ओळखून येत नाही का आपल्या स्किन वरती
हा नाही नाही का विषय बारका असते का ते ते रक्त पित पित पित मोठा होतोय असा विषय
अया अया दुखतय लय?
होय
त्यावेळी दुखते का नंतर दुखते
नाही मला माहित नव्हतं नंतर कधी बरं मी परत परत यायला लागलो का नाही
हा
तेव्हा बरोबर पंधरा किलोमीटर राहिलेले त्यावेळीपसन लागलं दुखायला होय मग त्याला मारल्या आता टाक
हां एवढं झालय.
तेवढं झालं म्हणजे ते काय करतेय शिरपर्यंत हे करत जातयरे कट मारतय रे शिरला.
अया अया य
मग आंघोळ करायच्या वेळी पॅन्ट काढली आणि त्यावेळी, बघितलं तर रक्तच यायचं चालू होतं थांबनाच
अरं अरं अरं मग घरात घरातल्यांनी बघितल्यास काय घरातली शिव्या देत असतील, कशाला गेलेल्यास म्हणून,
होय तेच म इथल्या डॉक्टरकडे गेलो. मग डॉक्टर म्हणला जळु असेल किंवा वेगळपण कायतर असू शकतयं. मला तरी काय समजना म्हटला मग सि पी आर ला जावा.
हा हा.
सी पी आर म्हणल्यावर, आत्ताच आलोय टू व्हीलर वर एवढे भिजत परत तीन तास आणि कुठं म्हणलो टू व्हीलर वरनं जाऊ मित्राला फोन केला. तर त्याची बॅटरी उत्तरलेली फोर व्हीलरची मग भाऊ कीतल्या मेंबरला केला सोड मग तो मी आणि मित्र आम्ही तिघं गेलो
ड्रेसिंग तेन केलं?
होय त्या त्यासनी बी काही समजना काय लागलंय मग आम्ही सांगितल्यावर मग तिनी हे केलंय.
मग आता आलंय काय कमी आता?
आता आलंय सोडं कमी पण दुखतयं ते रे जास्त. जास्त पाय पायावर लोड दिलास कनी त्या
हा हा हा चालायला चालायला येतंय काय नीट?
येतंय की, चालायं येतंय सोड पण असं उभारलास कनी पाच मिनटं जरी
हा
तर ते दुखतंय जास्त.
हा हा हा.
मग तिनी तिथं गेल्याव आधी साफ केलं थोडं सगळं,
हा.
इथं आधी कापूस कापूस तसंच मला लावलेला रक्तानं भिजलेला सगळा कापूस.
अयायाया पॅन्ट पण भिजलीच असेल की रक्तानं.
ते नंतर मम्मीनं उलटी करून बघितली तर आतंन लाल भडक हूती. होय असा विषय झालता, म तिथं गेल्यावर तिनी टाकच घा टल डायरेक्ट टाक घाटल्या घाटल्या म रक्त थांबलं.
हां हां हां. किती टाकं बसल्यात? हा हा. दुखलं असलं लय.
हम्म मला वाटलं भूल देतील.
तसंच डायरेक्ट
होय तस घुशीवल डायरेक्ट त्यांनी.
अरररर आधीचं त्यांना वेळ नुसतोय ती कशी करत्यात माहिती आहे नव्हं नुस ता नीट लक्ष देत नाहीत मर्दा पगार फुकट मिळतोय सरकारकडनं कसंतर काहीतरी करायचं सपवायचं एकदाचं, माझ्या मित्राला पण मित्राला पण एकदा कुत्रं चावलेलं त्याच पाळलेलं घरातलं खायला देताना आणि तो गेलाय तिथं त्या दवाखान्यात दाखवायला त्याला शिव्या देत हुतीत येवढं चावू पर्यंत काय करत होतास? कळत नव्हतं काय? आ कल नव्हती काय? असंल बोलालतीत मर्दा.
मला पण तस झालत, मी काय कुत्र्याला ते रेबीचं इंजेक्शन करायला निेत होतो
हा हा, कुत्र कुत्र हाय तुमचं?
हाय की वर शेतामध्ये असतय शेताकड असतय ते. म तेला तरीे चावाय नव्हतं नक्क्या मारल्या रे तेन पाटीत
हा हा.
मग त्यावेळी आमच्या इथल्याच गेलो सी पी आर ला गेलो नाही सोड, आमच्या इथल्याच दावाखान्यात गेलो सरकारी. तिथं तीन डोस दिलत तिनी.
हा.
पहिला जास्त दितीत, आता तीन वरच आलय वाटतं आधी चौदा दितीत नव का?
होय चौदा होतीत, आणि जिथं ते काही चावलय नाही तर अ नख्या वरबडलय तिथं द्यायचीत नव?
अ तस काय होतं वाटतं, मला फक्त दंडातच दिलं ते.
किती टाइम काय झालाय बघ की?
वाजलय की आडीज
माझी स्क्रीनच उघड ना झाली या रे, ब्लॅकच पडल्या.
ख झालय
अ आपल बोलत्याल किती झालीत, झालीत का दहा?
होय साडे दहा.
बरं बरं चालतय, करू काय तुला म मी? हा हा बर बर ठेवू काय?
हा हा.